हा हा, जेवला काय?
नाही बघ अजून तुम्ही?
होय जेवलो की का एवढा का ग? भेंडी गेलेली रात्रीची थोडीशी गवारी होती.
माझ्या आवडीच काहीच नाही, म्हणून मी जेवलेच नाही अजून.
ते आणि असतंय व्हय.
होय. खायला जे आवडत नाही त्या दिवशी असं वाटतं जेवूच नये त्या दिवशी मग टंगलमंगल टंगमंगळ असतय जेवणाच्या बाबतीत
व्हय ते सगळीकडच आहे सोडा
काय करायच तोंडाला चटक लागल्या ना चांगलं चांगलं खायची असलं तसंल काही खाऊ वाटत नाही
ते चटके मटके वरच खाल्यान मग अंगाला लागतय काय
अंगाला लागत नाही म्हणून तर शिव्या रोज खातोय पण आता काय करणार सवय लागल्या चांगलं नसल की आळसपणा जेवणाच्या बाबतीत लय चाललाय
होय तसंच होतय चटकमटक काहीतरी खाल्लं झालं पोट भरलं ग्लासभर पाणी पिलं झाला विषय संपला असंच होतंय
हा एक तास आमटी पण आवडीची नाही आणि भाजी पण आवडीची नाही म्हणून बसलोय म्हणलं काय खाऊ काय तर करावं म्हणलं
मग करायचं मॅगीच करायची मॅगी सगळी जण आवडीन खात्यात
नाही मॅगी करून खायला काही नाही पण ते लय पण चांगली नसत्या नसत्या ना खाल्लेली
चांगली खर आता काय करायचं भुक लागल्या म्हणल्यावर
एखादी भाजी काहीत बनवणार रेसिपी बघायची आणि काही तर करायचं
हा तसं पण चालतंय की आमच्यात. आमच्यात तर तसच आहे त्याला हे आवडत नाही त्याला ते आवडत नाही त्याला ते आवडत नाही आपल्यातच नाही सगळ्यांच्यात तेच बोंब हाय भाजीची आणि आमटीची भाकरी चपाती भात गप खात्यात खरं भाजी काय खायची चपाती काय खायची हे पाहिजे ग
नाही कस खायचं म्हणलं कनय नाटकि का होत्यात ते खायला सवय लागल्याल आणि पहिल्यापासून कसं एकच एकच खायची सवय नाही त्यात काय ना काही तर एखादी भाजी असत्याच ती अजिबात आवडत नाही किती काय करा
हा
एखादी भाजी असत्याच ती काही करा तुम्ही की खाऊ वाटणा नाहीच होत खायला
तुझ्या सगळ्या भाज्या गेल्या पाहिजेत शरीरात तसं पण सगळ्या भाज्या घ्यायल्या पाहिजे शरीरात आपल्या शरीराला सगळ्या भाज्यांची गरज आहे अगदी कारलं सुद्धा खायला पाहिजे खरं खायचं नाही आवडत नाही
आवडत नाही कडू लागतं ते
हा कडू लागत तेज्यात साखर टाकलं तर त्याचा कडू पना जातच नाही खरं खायचं असतय ते चांगलं असतय पित्ताला आपण असं म्हणतोय खायला चटकमटक माणसं रोज सकाळ सकाळी एक ग्लास कोडुलिंबाचा पाला पितात
हम नाही सकाळ सकाळ पितात बरोबर आहे पण आपल्याला सवय नाही ना जे पहिलेच पित होते आता कोण पितय का सांगा
पित्यात की पहिल्याची माणसं अजून पित्यात आमचा सासरा पण कधीतरी आठवण आली कनाय ते कडूलिंबाचा पाला आणून मिक्सरला बारीक करून घेत्यात आणि अर्धा ग्लास का असना पित्यात महिन्यातन एकदा तर प्यायचं शरीरातल उष्णता कमी होत्या होत्या पित्ताचा त्रास कमी होतो म्हणतात आणि पोरांनाच एक च एक एक चमचा देत्यात पोर पित नाहीत जबरदस्ती करत्यात
गुढीपाडव्याला ते ते हे देतात माहितीय काय कडुलिंबाच्या पाल्यात गूळ घालून ते सुद्धा टाकून ते कधी खात नाही.
ह. होय खातं नाही हो पोर नाही खायचा असतोय आम्ही सगतोय बाबा आमच्या पोरांना जबरदस्ती न. आम्ही पण इतका असना पान खातोयं म्हणतात कडू जाऊ देे सगळं गोड येऊ देे. म्हणतोयं सणाचा कडूक बोलायचं नसत आणि कडू खातोयं आपण.
ते असं खायला पाहिजे म्हणतात ते शास्त्र त्याच्या माग काहीतरी.
होय म्हटलं की पोरनां आमचं मी म्हटलं की सण आहे आणि सणा दिवशी वाईट काय बोलायचं नसतं कडू काय बोलायचं नसतंय. मग पोरं आमची म्हणतंय मग सणाला कडू बोलायचं नसतं मग गुडी पाडवायला कडुलीबाचा पाला का खायला लावत्यास.
आतलं सगळं जे म्हणजे किटाणू गेलेल्या असतं ते जळून जवळ त पण खायचं असते पण ते आम्हाला कळतं. किती बी कळतं असू दे पण खायला वळत नाही ना ते मला मला सगळं माहित असते. नाही ह्यांना काय फायदा होणार त्यांना काय फायदा होणार सगळं माहिती आहे पण खायचं म्हणलं की जीवावर येते असं होते. तेवढाचं प्रश्न आले किती ब म्हणा तुम्ही. फाय फायदा आहे सगळा आहे सगळं आहे सगळं माहीत असते. एवढं की नॉलेज, असेल त काय उपयोग नाही आम्हाला. झाली आळसपणा आळसपण्यापेक्षा ते तोंडात. चव आपल्याला येतं.
शिकून सवरून शिकून सवरून अडगव आपण म्हणजे न शिकलेली आपल्याप. त्याक्षा मोठी वयस्कर माणसं आहेत का नाही ती उलटी न शिकता म्हणल्या म्हणावी चांगली.
त्यांना सगळं माहिती.
त्यांनी पहिल्यात हा. लागलं कापलं तर त्यानी हळद लावतात. आणि बरं करते जखम आपण लगेच बँडेज काढलचं. क्रीम काढलीचं की लावलीचं.
होय त्यांना जखम बरी होऊ दे त्यांनी इन्फेक्शन दे काही फरक पडतं नाही.
काय नाही होतं. आता ग राहना गावाकडे तेन माणसं असतात ती ते काय करतात. माती टाकतात त्या जखमेवर कापलं लागलं. तिथं कुठं हळद नाही फचत कि आलं.
काळीमाती लावतात म्हणतात काळीमाती. जखम भरून येते म्हणा.
होय कापलं म्हटलं की हा कापला म्हटलं की लावली माती आता त्यानी वेळने त्यांनी कामं करतात. लागतेयच की चुकून एखाद्या वेळेस तर ते तसं करत्यात.
कधीच कामं नीट होत नाही लागल्याशिवाय घराल्या कामाला लागल्याशिवाय काहीच होत नाही.
मग आपण जरासक. आपण जरसं खायचं गोड का खायचं म्हणलं की नाटकं. आती गोड आवडत नाही. आंबट, जास्त चालत नाही तिकट झणझणीत नको. हो तिखट जी सोसत नाही. खायचं, तर काय खायचं, करायचं तर काय करायचं. हे फक्त जिभेचे चोचलेत पहिल्यातली माणसे एकाच एकचं भाजी आणि एकाचं आमटी खातं होती. पहिल्या तर मटण आठ आठ दिवस टिकून टिकून खात होती चार पाच दिवस माणसं म्हण. ती एकच आमटी त्याने आठ दिवस एक दिवस आमटी. तीच की एक दिवस आमटी कशी खात असतील ती. आपल्याला सकाळी भाजी वेगळी संध्याकाळी भाजी वेगळी. दुपारी आणि चार पाच वाजता आणि हेना काहीतरी खायला चटक मटक लागतयच. काय ना काही तर कराच आणि दिवसभर म्हटलं तर त्या किचन मधन बाहेर नाही आलं तरी चालतय.
आमच्यातली बी वैतागल्यात मला सगळी तेच म्हणतात तुझ्या अंगाला म्हणून लागाना तुझी लई नाटकी झालेत म्हणत्यात.
होय चटक मटक लागलया सवय.
खाण्याच्या बाबतीत लई माझं प्रॉब्लेम ये लई म्हणजे लिमिटच्या बाहेर. घरातली वैतागल्यात मला मला म्हणत्यात तुला आता तुला बरं वाटतंय हुदे लग्न समजल म्हणत्यात.
तिथं गप खायला लागणार इथ कस- आवडंना म्हणल की मम्मी करून देतीया तिथं सासू म्हणणार होय मी करुन देतो खाय गप्प बस म्हणल.
होय तिथे कसं असतंय सासरी आपण सगळी कामं करायची. मग आपल्या मनानं काही चटकमटक करून खायची गरजच लागत नाही भूक लागलेली असत्या काम करून करून गप जातय सगळं.
काय आता म्हणतोय आपण पण काय आता करणार बघा लहानपणापासून जी सवय लागली ये एकदम मोडतिया व्हय. लगेच मोडणं शक्य आहे होय किती पण ट्राय करा मी आता मधी ट्राय करत होते नाही खाय आवडत नाही ना खायाचं - झालं एक महिन्याच म्हणजे ना एक महिना पण नाही चालली ती नाटकं. आज पंधरा दिवस असून कटाळले जाऊ देे म्हणजे तिकडे आपल्याच्यान काय होणार नाही.
होय तसं होतयच की सवय लागलेली लवकर जात नाही घ्या.
मी ती सवय मोडण्यासाठीच करत होते म्हटलं बाहेरचं कमी खायचं खायचं नाही तेलकट. म्हणजे ते गाड्यावरच वगैरे खाणं आपल्या लिमिटच्या बाहेर असते ना काय खाऊ वाटना घे घे. गेलं घे घेतलं गाडी घेऊनं बाहेर काहीतरी घेऊन आलो. करते ना मग त्यामुळे मी सवय मोडायची म्हणून. दिवस ट्राय करते पण होईना होत नाही शक्य होत नाही ते काय पण करा. आठवड्यातन एकदा किंवा दोनदा तरी बाहेरचं लागतयच.
हां
कमी करायचं म्हटलं तरी होतय वय लगेच. त्याच्यापासून लांब राहायचं म्हणलं तर लई आजारीच पडेल मी.
होय सवय लागल्या म्हणल्यावर आता करायचं काय मी तर त्यासाठी आमच्या मुलांना सवयच लावली नाही. हेच खावं आणि तेच खावं आसल काय केलंच नाही. आमचे पोरं आवडीन बाहेरची गोष्ट खात्यात म्हणजे फक्त वडापाव. याच्या पलीकडं कुठं बी घे रोज वडा पाव. हो कुठं बी ते चिकन सिक्स्टी फाय तसल नाहीत खात. परत आपलं ते कोबी मंचुरी. काय काय काय ढीग लागलेला असतय साधा वडा पाऊस सोडून समोसा खात नाहीत रोज वडापाव द्या दोघांना एक एक. गप खात्यात जेवणार पण नाहीत खरं दुसरं कुठलं खाणं नाही.
दहावी पर्यंत कसं असतय आपण बाहेर जाण येणार नसतय ना ओ शाळेतल्या बाहेर आपण जात नाही सका- काही अकरा ते पाच शाळा कंपल्सरी असत्याच त्यामुळ दिवसभर तुम्ही- तिकड गेला मग येऊन कधी आण येणार, कॉलेजला कसं असते आपल्या सकाळच बारा नंतर कॉलेज सुटलं, ह्या मित्रां गेलं, त्या मित्रा संग गेलं, ह्या मैत्रिणी संग गेलं झालं, बाहेर गेलं घरी जायला वेळ व्हायला म्हणलं की खावा काय तर काय मिळतंय बेर हाय नाय चायनीज आहे, चला चायनीज खावा. काय मिळेल ते गप खातचं असतो ना आपण. भेळ खावं, पाणीपुरी खावा, त्याच्यामुळे ती सवय लागत्या व आम्हाला कसं तर अकरा बारावीपर्यंत आम्ही तसं मी तर दहावीपर्यंत इथे जरी केली असती, बारावीला बारावीपर्यंत मी हॉस्टेलला काढले, दोन वर्ष मी हॉस्टेला काढले. हॉस्टेलच्या बाहेर आम्हाला जाणं येणं नाही ग. जे हॉस्टेलला बनल ते गप खाणेच का? दुसरं काही करताच येत नव्हतं, कारण आमच्याकडे गॅस आम्हाला दिलंच न्हवतं. ऑप्शन नव्हता तिथं खात होतो, तिथंन इथं आल्यानंतर परत ऍडमिशन आपल्या कॉल नॉर्मल कॉलेजला घेतलं. झालं मग ह्यांच्याबर आलोय, गेलोय कॉलेजला. कटाळा आलाय चला काय तर खाऊन येऊ, झालं असं करण्यात इथं सवय मूड लागली म्हणजे ती लागली. तीन चार वर्षात सवय मुडत्या कुठली लगेच? त्याच्या आधीपर्यंत कसं शाळेमुळं पण त्यावेळेस तर मग मला तर बाहेर जायला लई कंटाळा यायचं मी आणायला जायचं म्हटलं तरी जिवावर यायचं. ती मॅगी सुद्धा आणायला जायला मला वैताग यायचा, राहून तिकडे म्हणायचं घरात आहे ते गप खाणे आणि रिकामे होणे.
हा.
आताच्या सवयी लई घाण लागल्यात.
आम्ही पण आता बारावीपर्यंत शाळेला होतो खरं आता आमच्या घरात नव्हतं आणि आज पाचवी ते बारावीपर्यंत शाळा एकत्र होती ना, त्यामुळे असं काय वेगळं असं काय नव्हतंच आम्हाला. शाळा सुटली की गप दोन रुपये द्यायचे आई.
चोचले लागतात, कारण तिथंच कॅन्टीन असते ना.
येताना तीन किल, तीन किलोमीटर चालत यायचं, बाराला शाळा सुटायची. तिथून तीन किलोमीटर त्या शाळेपासून घरापर्यंत चालत. मग आलं कि येताना दोन रुपये आईने दिलेले असायचं, एक रुपयच लाल वाटाणे आणि एक रुपय च पिवळा वाटाणा घ्यायचं पिढीत बांधायचं तीन किलोमीटर घरात येईपर्यंत वाटाणा संपवायलाच पाहिजे. एक एक एक एक खात खात घरी यायचं. हे आताच तुमच्या आत्ताच्याच पिढीला लई सवय वाईट लागल्या, बाहेरचं खायचं, फास्ट फूड खायचं, जे शरीराला चांगलं नाही त्यांना काय आपल्या शरीराची चांगली वाढ पण होत नाही, तब्येती पण राहत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे शक्य होईल तेवढं बाहेरचं फास्ट फूड खाणं बंद करायचं. आमचे काय अजून लहान आहेत, त्यामुळे तरी त्यांना अजून काय सवय नाही. अन् आता सवय ती फक्त वडापावचीच आहे. वडापावच्या पलीकडे काय बाहेर खात नाहीत. कुठे पण जावा, मोठ्या हॉटेलला जरी जेवायला नेलस का नाही यांना तर तिथं म्हणणार जेवून झाल्यावर आपण वडपाव खायाचा? दुसरं काय मागतच नाहीत. होय. आवडीनं तिघं पण हे मिस्टर पण आमचं. त्यांना दोन वेळा दोन वडापाव दिला की जेवत नाही त्यांनी पोटचं भर तय खा ग खायलाच नको जेवणच नको. तिकडे दोनशे अन् अडीचशे रुपये घालवण्यापेक्षा, दोनशे रुपये इथं एवढा वडापाव येऊन खाऊन गरगरीत होतात. आणि वडापपा पण म्हणावाच आहे न वाईट नाही म्हणजे भूप भकते्या आणि बटाटा मुळे ते पौष्टिक पण आहे. तेल वापरत नाहीत ना, व्यवस्थित तेलामुळे जरा नक वाटते खरं तरच सगळंच बंद करून कसं चालेल काहीतरी खायला पाहिजे, का बाहेरचं पण काहीतरी महायच पाहिजे म्हणून आपलं. तेवढंच द्यायचंय. मी पण सांगते असं माझ्या माहिती त्रींना भावाला म्हणजे भावजई नां. सुरत भावतां कि मुलांना बाहेरच जास्त देऊ नका चांगलं नसत एकदा सवय लागली की परत पोरखात नाही.